हॅलो.
हॅलो.
हां.
हा ते कनी, काय ते?
देवाचं मग स्वामी समर्थला वगैरे जातयं का नाही?
अ नाही हो गेलो अजून ते स्वामी समर्थ. गाणगापूर नंतर अक्कलकोट हा म्हणजे ते एका हिच्यातच करायचंय आहे ओ.
हा हा हा.
मग ते जरा हे मोठा होऊ दे म्हणे घरची पण जावा म्हणसं. कसं ह्याला बाहेरच जेवण सुट व्हायला पाहिजे.
होय की.
हम्म हम्म.
मग घरची हेनी जातात वर्षातून एकदा.
हम्म हम्म हम्म छान आहे ते पण बघायला.
हा ते आता आता त्यांच्या अस लयं असं. प्रसिद्धच झालंय ना झाल्या हा आता अलीकडच एक दोन तीन वर्षात जास्त- झाले हे. समर्थांच हा. स्टेटस पण किती जनांच तरं भरपूर-
होय होय होय, असतेच की आम्ही पण हित मठ- आहे तिथं जातोय मगं कधी तरं.
हा.
इथ कवठ्यात झालंय पारायण पण असतील पण आम्ही काही बसत नाही. होत नाही ना बसायचं.
हा.
घरातलं तेन करून मग मग ते कसं दिवस दिवसभर तिकडेच थांबायला लागते
ते हा हा
मग नाही मी घरातल्या ना पण आपल्या पटत
जातय हा हा मग ते आरती दिवसा का रात्री असत्या?
दिवसा तीन वेळा असते ह मग, आम्ही आपल्या साडे दहाच्या आरतीला जातोय
हा हा सगळी काम आवरतात तोपर्यंत--?
हा तेच की- मग म्हणते तनी ते हेच पारायणते बसलेलं असतं हे जाव
हा हा.
सात दिव कंटिन्यू जयलाच लागते ना म पारायणला बसलाकी. नम न मक ते
तिथं काय त्यांनी भजन त्यांनी म्हणतात का म्हणजे असला आपला आपण जाऊन ति
नाही ते सारामकृतचं सारामृतचं पुस्तक अस तय ते सात दिवस आपण त्याच पट वाचन करायचं.
हा म्हणजे आपला आपण जाऊन.
देवास
हा हा म्हणजे काय तिथे शांतच असणार की गेल्यावर.
हा त्यांनी मोठ्यान वाचतात आपण नुसतं त्याच्यावरन बोट फिरवायचं आपल. अस अस मग गुरुचरित्रच पण असतय पण ते वाढ वाडीवर असत नरसोबाच्या
हा हा.
ते वाडीवर कुठं मग ते वाडीला कसं सकाळी सहाला जायला लाग तय तिथन गाडी करतत मलं गेलं क कि आठ नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी पूर्ण वाचून यायचं.
यायचं म्हणजे ते पण सात दिवस एका दिवसात व्हय हम्म हम्म. म्हणजे तिथनं तुमच्या गावातून जातात काय.
हा गावात न मठातून जातात ना त्यांनी गाडी करत्यात.
हा हा इच्छुक असणाऱ्यांनी जायचं हा हा.
म ते सार का सांगते येत जावा कायम तुम्ही यताय म्हटात तर येत जावा पण होत नाही नाही जायचं हे आपल्या घरातल्यांना पण
म्हटलं पाहिजे होय.
म्हणताना मग नाही जात.
भक्ती मार्गाला लागल्यावर सगळं आपापच दूर होतय सोडा.
हा तेचक पण कस जरा देवाच के की वेगळं मला पण हे वाटतय नाही हा हा तेच तेच.
आपल्यासाठी चांगला आहे ते.
हा. आणि भरपूर म्हणजे त्यातन काहीत म्हणजे आपल्याला बोध पण मिळत.
मिळतोय होय होय.
त्यांना मग आपलं जातोय कधी तर आणि तर आपल्या श्रावण सोमवारात मग देवाला वगैरे सोमवारच जातोय. हम्म. मग तुमच्या इकडं कुठलं देवाचं म्हणजे प्रसिद्ध काय आहे त्यां
आमच्या इथं ते चिदंबर असं काय तर आहे. चिदंबर स्वामी म्हणून कायतय त्यांचा पण मठ आहे त्यांचं पण ते पारायण देनसते कवठे मंकाळमध्ये. मग गावातली जाणारे अस आम्ही काय नाही अजून गेलो ते खरं प्रसिद्ध आहे तिथ पण अस पारायण असते नंतर त्याचा प्रसाद रोज त्याचा प्रसाद असतोय.
हा हा हा हा.
मस् हा ते पण बहुतेक ह्याच्यामध्येच येते वाटत गुरुवारचच अस वाढत ते.
हा हा हा हा. म तेनी बण कठ ना हेला स्वामी सुखा
हा हा हा स्वामींचं तेच की त्यातलंच एखादं हे असणार आहे
हा हा हा
कारण तिथं गर्दी असते ना येताच तर बघतो त्या मठामध्ये गुरुवारचं ते गर्दी असते तिथं मग ते गुरुवारच ते असणार आहे तिथं मग ते पाराण किती वर्षात ना एकदा बसते काय
नाही तर सारखं असत ते प्रकट घण्याच्या वेळे आम्हीच्या तकट देनाच्या वेळी परत आणि कायत पुण तिथ क असं ग मार्गशीिर्ष मध्ये गुरुवारचं असं असते सारख म्हणजे आपल्याला वाचायची इच्छा झाली कि पौर्णिमेला पौर्णिमेला पण असत
हा हा जरी तिथं जायचं नाही असल तर आपण घरातून पण करू शकतोय ना चालते हा हा
मगमी कस एक एक वेळी आमच्यात कसं नॉनव्हेज वगैरे असत ना मग मी आपलं एका दिवसातच पूर्ण कर हा एकविसाध्ये असतील स रामृत मध्ये
हा
ग एक एका दिवसात आप एक दोन तीन तास लागत
हा हा म्हणजे कंटिन्यू बसले
हा कंटिन्यू बसलेलं की होऊन जातो असंच मग त्यामुं मग ते मी आपल्या घरातच करत तास करते ना हम्म आणि तिथं गेलं कस म्हणजे दिवस पण मोड
मोडते होय होय
त्यामु मग ते होतच नाही
आणि ते पण नियमट भरपूर आहेत ना त्यांच्या हे असं करायचं नाही तसं असं ऐकून कळालंय मला त्याबद्दल काय अजून माहिती नाही एवढी
हम्म हम आम्ही आपलं ज कस आपल्याला म्हणजे जमल तसं आम्ही करतो नाही
हा हा
टमाटा बण गाणी काय काय तुम्ही कुठल्या म्हणजे देवांचं वगैरे काय
अ अजून काय भक्तिमार्ग अस
हा अजून म्हणजे तुमचं कसं वय जर हेच आहे ना यंगच आहे ना
हा त्यामुं असं काय नाही अजून फक्त संकष्टीने हे करतोय गपक्या आधी ऐ का आवोलते आई मारून शक्य आहे अ फक्त संकष्टी तेवढी करतोय मग
हम् हम् हम
बाकी काय नाही
हा ह ह ह
क
मऊ शाळेत मुलं वगैरे किती आहेत भरपूर आहेत
हा वीस पंचवीस आहेत की अ म्हणजे पंचवीस असे पंचवीस आहेत वीस बर आहेत इतके
हा
टाइम खाऊ बनवायचा त्यांना एक सकाळी नाश्ता नंतर जेवण
हम मग आता तिथंच बनवतय का शाळेतच हा हा ह हा हा म्हणजे पहिला कस बनवून आणायच नाही श
हा ते पहिला कस एकटी असल्यामुळे पण बनवून आणत होती. आणि आधी एक गॅस मिळाला नव्हता एक एक शाळेना आता सर सगळ्या शाळेना गॅस पन सगळं मिळाले गॅस गॅस गॅस टाकी हे सगळं मिळालय.
हा हा हा हा!
बनवायला लागते ते सामान घरी नण्याची परवागी नसते ना!
हा हा!
तरी पेमेंट किती वाज
पेमेंट साडेसात वाजताय की??
हा, मग त्यातन परीक्षा वगैरे काय असतात का?
परीक्षा नव्हती ह्याला फक्त दहावीच मार्क दहावी नाही बारावी वरच होते आधी दहावी हो भरती आता बारावी बारावीच्या मार्कावर झाले बारावी ग्रॅज्युएशनचे मार्क कास्ट मुळ म्हणजे प्रत्येकेला अस मार्क होते त्यातन किती मार्क म्हणजे बारावीत मला किती सत्याहत्तर पर्सेंट होते. मग ऐंशीच्या पुढं आहेत त्यांना सत्तर मार्क आणि ऐंशीच्या जे आत आहेत त्यांना साठ मार्क असं त्यांनी केलत तिथं साठ मार्क मिळाले आणि नंतर आपलं कास्ट सर्टिफिकट असलं की चार मार्क ग्रॅजवेशं झालं असलं की चार मार्क एम एस सी आयटी झाला अस की चार मार्क असं होते. म ते मार्क तेन जास्त होत ग्रॅज्युएशन झाल्यामुळे ते बसल त्यात
हा, म्हणजे याची परीक्षा वगैरे काही नाही काय असं स याच्यावर घेतलं
हा त्याच्यावर घेतले फक्त ही एकच अशी भरती य कि फक्त ह्या मार्कावर होत असते बारावी बेस वर आता नंतर ह्याला पण भरपूर हे ना नार आहे नंतर पेपर तेन येणार न, जेव्हा आम्ही भरती झालो तेव्हा इंजिनिअर वाल्या मुली ए नंतर एक असं अ आयडियल स्कूल शिकवणारी टीचर होती अ किती अठरा हजार पेमेंट होत तरी पण ती त्याला आलती तीचं नाव बसलं होत. त आणि म्हणत होती किती झालं तरी ते प्रायवेट होतं आणि हे गव्हर्नमेंट होते आज नद्या नऊद्या ह्याचा पगार वाढतोय नाही.
हा हा ह आणि कसं सरकारी म्हटल्यावर की म्हणजे थोडं कष्ट केलं तर परत तर निदान चांगलं हे भेट
सरकारी असल्यामुळे आता आठव वेतन लागले त्यामु पगारात थोडा फार बदल होईल पुढच्या वर्षी चक्कर नाही खेळावच तर चक्कर आहे. चक्कर नाही खेळ चक्कर आहे की तिथं चक्कर आहे थोडाफार बदल होत ना
डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा त्या शाळेत शिकून असल्या होत्य नंतर डीएड बीएड असल्या आमच्या पेक्षा भरपूर शिक्षण झालेले होते हा
हम् हम् हम् हम्, पहिलं असच घेत होती येत आता जरा
आता घेत नाहीत ह आधी कसं त्यांच्याच घरातली सून, लेख असं घेत होतीथ आधी हा, लई स्कोप आलाय तेला अंगणवाडीच्या हे तर कारण पेमेंट पडतय कसं पण काय? करायच नाही ना फक्त दोन टाइम खाऊ बनवायचंय? आणि आता जास्तीत जास्त मुलं कसं इंग्लिश मिडियमला घालायला लागल्यात. कोण अंगणवाडीला घालाय बघत नाहीत. हा. तरी हे आमचं जरा खेडेगाव आहे, त्यामुळं मुलं जास्त नाहीत बाहेर कुठं. अंगणवाडीला ते झाले का काकी-
हा.